मकनिक है हम्म नाहीय अजून नाही गेलेस. आजी बरोबरची आजी बरोबरची आजचाा हा
मग आणि काय म्हणा बोलाय काय नाही काय?
अवघडय आज काय वालेय. ऐस क्यू बोल रहाय.
तूच म्हणालास ना फोन पण लावली नाहीस. आणि तो गाडीवरन जाताना. आल्टो कुठली गाडी ती वॅगनरवाला काय करायल काय?
नाही त्याचं ते गेलं की त्याच्या पुढं गेलो मी
थोडं गेलीस ना नाही.
म्हणजे तो जायच्या आधी नाही नाही ते म्हणलामुळ की नाही मी तस. मण कीने तू मला सोडला हे थांबलास बघ मग मी पुढं आलो मग थांबलो स्कार्प बनलो आणि गेलो व्यवस्थित. गेल्यावर तो पुढे होता माझ्या त्याच्या पण पुढं मी गेलो आणि परत
बरं बर बर नाही नाही तू बघा. बघालता नवत म्हणुमंडप बघ बाार आहे लोक काय आता बोलाय काय पण करायलात ना.
बरोबर आहे.
हम्म त्याच्या बाकी नाही हे ते. ना कोणी आपला. त्यानं शर्ट अकराशे रुपयाेचं शर्ट घेतले. मला बिर्थडे ला
अगं बाई.
आदी दास प्युअर ओरिजनल.
असं दे प्रेम असं. त बघायला माहितीयं का. तुला
सस तसं राहायला लागते.
तेच कि तेचं म्हणायचं होतं मला. डोंट कमपेअर कंपेअर करूनकोस.
अंकल हुन फोन केलतयं मला
हा काय म्हणून.
हम्म पैसे पाठवू काय कपडे घ्यायला.
हा. ह. हा.
अण्णा फोन केलता.
हा, हा,
माय एक सत्य नाही. हम्म
गोडाचं बाळ आहे गोडाचं लेकरू आहे ना.
तुझ मामा विचारायला बायकोने तुला काही गिफ्ट केली काय म्हणून. गिफ्ट काय घेतली काय नाही म्हणून.
खरंचं.
हू
काय संबंध कसं काय बरं डायरेक्ट विचारली.
तेच की तू आलतीस ना.
हा हा ह अच्छा, संदीप मामा हय मला वाटलं विठ्ठल मामा कसं काय विचारला.
काय त्याचा काय संबंध.
हा,
त्या काय विषयनं
मग तू काय नाही म्हणलासं काय
देणार आहे म्हणलं नंतर हम्म,
एवढं काय काय यात नाही तर नाही म्हणून सांगायचं ना बघायचं काय म्हणते. माईनसेट कळतोय माईनसेट तो म्हणला असताना माझ्याबद्दल काय. तर बोलला असतात.
माझ्यासाठी तोच. तोच गिफ्ट हास रे बाबा बाबा
हम्म,
हु. आई जवळ आता कसं होणार आहे आम्ही पुण्याला गेल्यावर पप्पा हिला थोडं येणार आहे, कोणाला कीर्ती ला हम्म, वीस दिवस राहणार ए किर्ती
बरं बर
बघा हो, हा
तेच मला पप्पा सांगालत आता, हम् हम् काय म्हणतात मग
सोडायला येणार आणि परत येणार आहेत ना आपल्यासोबत आपल्यासोबत
हे हे, आपल्या सोबत नाही, आम्ही जायच पुण्यात
बरं
आ
बर. हॅलो.
हा हा.
ऐकायलो की
आम्ही पुण्यात गेलो की नि
हा.
आता आम्ही पुण्यात पोहोचलो
हा मला ऐकू यायला लागलय बोल ना
अरे आता आम्ही पू, आता कीर्ती उद्या जाणार आहे
हा.
तिथे गेली मग ती वीस दिवस जाणार, मग आम्ही तिथे गेल्यावर पप्पा तिला लगेच सोडा येणार उद्या, हा मग आम्ही आज चांगला बघायचो म्हणजे एक एक दोन दिवसासाठी, चांगल आहे ना आपल्यासाठी चांगला आहे पण एवढंच की आपण, नाय नाय आपण बाहेर झोपायच मम्मी म्हणला आम्हासनी आत झोपा म्हणून
मम्मी, मम्मीला झोप लागत नाही गादी शिवाय. हम्म, आपण बाहेरच झोपायच, त्याचमुळे रिक्वेस्ट करून दे
होय.
जाऊया की तेरा चौदा, नाय रात
तेव्हा मला तेव्हा मला हे व्हायला नको, डेट माझी
का आत्ता काय आता हे टायमिंग बदलते काय यानी?
होय.
जाताना होत नाही तिथे गेल्यावर झाले तरच तिथ झाल्यावर, गेल्यावर तिथं होणार, एक दिवस काय
ओके.
झोपायचं दिवसभर एवढं काय.
काय गोड करालाय, मला! वाढदिवस आहे ना.
आम्ही पण आज शेवाळेची खीर करणार आहे.
कोणाला माझ वा माझ वाढदिवस आहे म्हणून
हम्म, काय संबंध?
माझं नाव पण काढ नाहीत त्यो
नाय हम्म.
चांगलंय, बरोबर आहे ना
सारखं त्याच त्याच गोष्टीवर बोलत नाहीत आमच्यात तसंच आहे तुला नाही माहिती सोडून दे हा एकदा नाही म्हणलं की नाही असं असते. माझ्यागत नाही ये एकी एकी करायच
करायचं
माझी आहेस ना तू
हा.
मज्जा आली सोड आज.
होय लईच कसलं भारी आहे.
हम् गेणेश
इन कंट्रोल. इन कंट्रोल.
होत नाही.
नाही हो सड समजलं.
जरा तर पाहिजे.
अर्धा दिस काय असतं ना पाहिजे बघ.
पाहिजे त्याची
तेच की पुण्यात तसंच करायं सगळे झोपले उठायचं जरा हहू जाणी
हा हा हा हा हा हा इथ या. चर नको.
न देने.
हा हा समज समजलं ते नको.
ते काय आता अशीष कसं.
हा.
हम्म तू पार्टीवाला ग.
हा माहितीय की बला. तुझं लक्ष कुठे आहे लक्ष दुसरीकडे काय?
नाही रे सांगाल एक चोवीस तारखेला कुठे जाणार आहे ना आणि डायरेक्ट तीन तारखेला येणारा आहेण.
हा.
चोवीस तारखेला साड्या पाठवला आला तिथनं मग साड्या पाठवू नकोस म्हणला. टॉप करून ठेव आणि मग जेव्हा मी आल्यावर पाठव मग तुझ? पेमेंट करतो मला ठीकय म्हंटलं पुण्याला जायच्याबगदर करवा बा.
हा.
डव्ह्स पाहिजे का म्हणालता नको म्हटलं सांगतो म्हटलं तुला?
हा हा. तो बिझनेस आहे त्यांचा
हम्म.
ह.
विजयेस का तू
नाही नाही बिझी अरे बिझी कस असे मी तुला कारे सॉरी तुला मग हा फोन लावायला लावला असता का बिझी नाही आहे मी
तकडं बोलाल्या इकडें बोलाल्या.
नाही. ते आवाज वाढवलीत ना एकदमच टीव्हीचा मला ऐकू कस येणार व्यवस्थित असं का सांगितल्याशिय कळत नाही. नाही आहेा की सुदीप
उद्या उद्या.
हो. भारी वाटतंय घर म्हातारा माणूस घरात असल्यावर मला आवडतंय.
घे म बसवून सगळ्यासनी.
तुला कधी आवडणार नाही माहितीये जेव्हा तू स्वतः सगळं कारभार बघणार बघ.
मला माहित होत हे तू म्हणणार, मला माहित होत.
हां ते.
नाही नाही मला माहितच होत तुम्ही हे म्हणणार.
हम्म .
कारण माझ तसं गुण नाहीये तुला चांगलंच माहितीये. काय म्हणायचंय म्हन मला माहितीये मी कशी आहे ती मी आता ते नंतर बदलतोय असं माझं, मला नाही वाटत मी बदलेल.
बदली नाहीस तर माझ माझ्यासाठी चांगला आहे.
होयच की.
पाहुणं बोल बोलवायला मी रिकामा.
माझा विचार वेगळा आहेत, तुमच्यासारखं नाहीयेत, तुला जसं वाटत तसं नाहीये. तुमच्या वहिनीला जसं वाटतंय तसं नाहीये. कर की
तुझं वाक्य का?
का, तुझ्या डोक्यात रेकॉर्डिंग होऊ शकत नाही काय?
पण तू म्हणलीस कवा बोलल्यालो मी.
हां.
असच असते ना?
हम्म, असू दे, काय करायचंय. कोण होणार आहे आपल्यासोबत तुमचे मम्मी पप्पाच तेवढे होणार आहेत. म्हातर म्हातारी आपल्यासोबत दुसरं कोण आहे चौघांचीच फॅमिली असणार आहे त्यात
तुझ ग.
हां.
माझं बघतोय मम्मी पप्पा अन् तुझं कोण?
सासू सासरे.
झाले ब दहा मिनिट.
हा अजून एक करतो.
कर.
हां. सोन्या